हा झाला फोन.
हा अग ती तेच ते म्हणलं तिथली फी वगैरे कशी आहे जास्त का कमी आहे?
कमी आहे म्हणजे एवढी पण नाही कमी पण म्हणे मिडियम आहे म्हणजे पाच सहा हजार पर्यंत आहे. हॅलो! हॅलो!
हा शिकव, शिक्षण आहे काय म्हणलं तिथलं.
शिक्षण होय आहे की चांगलं.
हा आणि तुला काय वाटत ते की बाई मराठीत मुलं शिकावी का इंग्लिश मिडियमला शिकवावीत
मला तर माझं आस प्रर्सनलि निवड म्हणजे मराठी मराठीमध्ये सेम इंग्लिश शिकावं असं वाटत
वाटतेय काय हा हां म्हणजे समजत असं तुला वाटतय की मराठीमध्ये समजल. आणि इंग्लिश मिडियम ची फी पण किती जास्त आहे.
हो फी पण जास्त आहे आपल्याला ते परवडायला पाहिजे आणि पोर पोरांना इंग्लिश मिडियम मध्ये अभ्यास अभ्यास जास्त असतो तो.
हा तेच की! आणि तुझ्या मुलींचा म्हणजे तू मराठी मिडियमला घातलेस का सेमी ला घातलंस?
आता आमच्या पोरी हेला आहेत इंग्लिश मिडियमला च हायत. पुढच्या वर्षी आम्हीे सेमी इंग्लिशलाच घालणार आहे. हा हा म्हणजे कस मराठी पण चांगलं आहे तय आणि इंग्लिश पण होतय ना त्यामुळ
बरोबर हाय की दोन्हीं पण होतय आत्ता इंग्लिश ची गरज पण आहे. मराठीत नुसतं असून पण उपयोग नाही होय की नाय नाहीतर मग पुढच्या शिक्षणाला पण मुलं घाबरत्यात ना.
हो त्यांना ते लोड होते ना आताच त्यांना किती अभ्यास असतो त्यामुळे ते व वैतागत एवढा अभ्या करायला कंटाळ करतात.
आणि मग ट्युशन पण लावल्या काय ग?
नाही नाही नाही! ट्यूशन नाय.
नाही ना म्हणजे शाळेत व्यवस्थित नाही तर अग एक एक शाळेमध्ये कसं एवढी महाग फी भरून इंग्लिश मिडियमला घालायचं आणि परत आणि ट्युशन आणिक लावायचे का तर स्कूलमध्ये समजत नाही म्हणून.
होय.
म्हणजे काय झालं मग हे सगळं म्हणजे मग शाळा एवढी महाग का लावायची आपण?
होय तेच ना तुम्हाला आम्ही एवढी फी देतोय एवढं सगळं तुम्ही काय म्हणचीला ते देतोय तुम्ही करून घ्यायलाच पाहिजे ना आम्हाला वेगळी फी ट्युशन का लावायला लागत्या! तुम्हाला आम्ही मुलं दिले म्हणल्यावर तुम्ही करून द्यायलाच
करून द्यायला पाहिजे तेच की आणि अदर ऍक्टिव्हटीज जास्त असत त्यात बघितलं तर ह्या महिन्यात हा ही ऍक्टिव्हटी आता कुठे आषाढी एकादशी आली आणि तुम च्या म्हणजे मुलींच्या शाळेत काय काय ऍक्टिव्हिटीज असत्यात?
त्यांच्या शाळेत रंगपंचमी असत्या अ आता आषाढी एकादशीची वारी अस तिया हम्म! गोपाळ अष्टमी असत्या ख्रिसमस असतोय.
म अशा एकादशीला
प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला वेगवेगळे डे असत्यात एलो ग्रीन डे पिंक डे असं वेगवेगळे डे असते? त्यावेळी त्या कलरचा ड्रेस सांगतात ते घालून पाठवायच म- ति त्यांनी शाळेत क्टिव्हटी काहीतरी घेतात ते अच्छा आपण ड्रेस द्यायच घाल हा आणून घालायच?
आई ग व.
कंपल्सरी असतंय हा मग आपण जर नाही घातलं तर पोरना त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सह करून घेतले आपल्या पोरांना बाजूला आपण बर वा वाटत.. नाही ना ते कंपल्सरीच करतात त्याने घालून यायचच ते..
खर तर यावर आपण ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे सगळ्या पॅरेटन्स ने.
होय खरोखर घेतलं पाहिजे प्रत्येकाची परिस्थिती. स अस नाही.
मग काय एक एक जण चांगल्या- घालायच म्हणून कस तरी अडजस्ट करून कामात काम जास्त करून.. घालत्यात आणि परत आणि शाळेत गेल्यावर आणि हे वेगळं वेगळं कायतर चालू होतंय..
हा पैसे सगळ्याला पैसे खर्च करायचे. ते शिक्षण राहालं कमी शिकवायचं आणि बाकीचा ह्याच्यामध्ये जास्त पैसा जातो.
फोटो सेशन रिल्स पण आणि स्कूल आता जास्तच करा लागलय. ह म्हणजे त्यावर त्यांच्या ऍडमिशन्स वाढतात ना?
हा त्यामुळे
हा हा आणि आषाढी एकादशीला वगैरे काय घेतेत मग.
आता आषाढ एकादशीला त्यांचा आता डान्स बसवायचा चालू आहे?
आई ग! म्हणजे किती वेळा ग्रॅद्रीग आहे वर्षातून
गॅदरिंग नाही त्या म्हणजे आता त्या दिवशीच तेवढं त्यांच्यात-
होयच की म्हणजे ते म्हणत्या म्हणजे शेवटी ते आपल्या वेळी कस असायचं वर्षातून एकदाच आपलं डान्स वगैरे पण इतर वर्षभर आपला अभ्यास खेळ वगैरे असंच असायचं ना? पण आता सारख च यांचं गॅदरिंग तर आहे कुठं वेगळा ड्रेस तर घालून या.
हम्म आ का आषाढ एकादशीच आहे आता कालपसून सांगितलंय टाळ पाठवु टाळ कॅम्पलसरी. बासरी पाठवायचं दोन डान्स बसवणार आहे आम्ही त्या दिवशी द्या
हा हा हा हा हा हा पण वारीचं महत्व. त तर म्हणजे काय वारी का असते हे तर सांगते का का नुसतंच डान्स वगैरे.
स सांगत असते की ते काय व्हिडिओ करत नाही?
आ म्हणजे जो येतो साध्य करायचा तो राहतोय बाजूला आषाढी एकादशी म्हणजे डान्स एवढंच पोरांच्या लक्षात.
देवाचं विठ्ठल रुक्माई एवढंच की एवढं काय लक्षात राहत नाही डान्सच लक्ष आलेखी रोज ते डान्स करून दाखवतात आज आज एकदा शिकवलं आज ते शिकवलं?
अ ह आणि परत आणि परत श्रावणामध्ये मग गोकुळाष्टमी काय?
गोकुळाअष्टमी असे त्यावेळी आणि ते
काय करतात.
गोकुळ अष्टमीला ते घागरा घालून यायचं राधेचा.. म्हणजे हे पोशाख करायचं त्यावेळी डान्स नसतोय. त्यावेळी सगळं आवरून पाठवायचं त्यावेळी दही अंडी वगैरे फोडते ग- पळ काय.
एका आरती त्यांना माहिती बण होत्या सणाची पण फक्त त्याला जरा जे पैशाचं रूप देते ते नाही द्यायला पाहिजे.
हो! पैसे सगळीकडे पैसे कुठं जाईल तर कुठल्या पण फंक्शनला पैसे पाहिजेतच. नसला तर तो ड्रेस आणा त्यांना ते आवरा ज्वेलरी नसली तर विकत आणा सगळं असं खर्च खर्चिक होत ना हाय ते याच्यावर भागवू या काही चालत नाही शाळेला सगळं व्यवस्थितच लागतं. असं असतं आ भरपूर सारखे कार्यक्रम कार्यक्रम घेतात.
हो
हॅलो हॅलो
हॅलो हा आणि पंधरा ऑगस्टला वगैरे काय असतंय का नाही म्हणजे भाषण वगैरे काय?
हा असं की जव्हा पण कोणाला वेगवेगळ्या वेशभूषा करून याय सुद्धा यायचो आणि कुणाला स्पीच स्पीच दिलेली असं ते स्पीच म्हणायचं झेंडावंदन असतंय.
असतंय का हा हा हा हा हा म्हणजे जवळजवळ प्रत्येक सणाला काय ना काही तरी
अ असं ते हो
हम्म हम्म हा आणि पाडव्याचं वैगरे पण असते का मग गुढी पाडव्याचं वगैरे
गुढीपाडव्याच काय नसतं त्यांच्या शाळेत
नसते काय हा हां म्हणजे बऱ्यापैकी सगळे सण आणि एक्झाम वगैरे कशा असत्यात मग? असं सगळ्या ओवरलच का सगळं असं थेअरी टाईप पण असतात. असतात का मग ते पण व्यवस्थित घेतात.
हा व्यवस्थित घेतात आणि सगळा अभ्यास ते करून घेतात त्यानी म्हणजे आपल्याला असं जास्त अभ्यास घरात घ्यावं लागतं असं नाही होमवर्क दिलेल्या जोड्यावर त्यांनी कवर करतात शाळेत त्यांनी बरोबर म्हणजे पोरांना कव्ह करून घेत्यात
हा हा हा हा आणि रिडया म्हणजे असं वा शिक्षणासाठी काय वेगळं असं का नाही कि त्यांचं त्यांनीच आपलं
अजून त्यांना वाचन नाही आहे ना लिखाणच आहे.
शिक्षा वगैरे पण अजून त्यांना काही लहान असतील त्यामुळे नसतील पण त्यांच्या शाळेत घेतात का बाह्य परीक्षा?
हम्म त्यांची काहीत नाही बाह्य परीक्षा कारण त्यांच आ ते सिनियर केजी पर्यंतच आहे ना. प्ले ग्रुप ते सिनियर केजीच आहे ना त्यामुळे ते बाहेर शाला वगैरे स्पर्धा वगैरे काही नसतात.
हा मग तुझ्या बहिणीच्या मुलगीला बसवत असतील पहिलीपासून म्हणलं तर
हा बसवत की तिला आयटी आय काय बीडीएस वगैरे काय
होय आणि मग त्याच मग शाळेमध्ये त्यांनी गायडन्स करतायत का परत आणि पर्सनल ट्युशन लावायच्या?
दुसरी लावायची की आपण शाळेत पण करतात पण मुलांना एवढं लक्षात येत नाही मग लक्षात येत नाही म्हणल्यानंतर आणि पुन्हा लावायचित
आणि मुलांना किती लोड होय की नाही म्हणजे शाळा करायची ट्युशन करायची. शाळेचा अभ्यास असलं आणि
हो लय लोड होते आणि मुलं सकाळपासून संध्याळपर्यंत ते बिझी ना खेळ हा प्रकार प्रकारच माहित झालं नाही आता या असल्या शिक्षणामुळे खेळासाठी त्यांना वेगळा वेळच नसतोय नाजूक असते आणि त्यांना आता खेळ हा प्रकारच माहित नाही काय वेगवेग आपल्या वेळ आपण किती खेळ खेळत होतो ते त्यांना काहीच माहित नाही लगोरी वगैरे काही काही माहित नाही त्यांना
हम्म त्यामुळे आजारी पडायचं पण प्रमाण वाढलंय
हा आणि असं ते कोणाच्या मिक्स होत नाही असं एक
नाही नाही आणि मोबाईल नुसता बघत राहायचं
मोबाईलच क मित्रं मैत्रिणीं कोणी असं भेट जाऊंन खेळावं ग्राउंड वगैरें असं कांहीं नाहीं त्यांनां वेळचं नसे त्यांनां आपणं पणं कायं करणारं कारणं त्यांनां सकाळीं उठल्यां
संध्याकांळी आल्यांवर
हं सकाळीं उठल्यांपासून शाळां शाळां झालीं की ट्युशनं ट्युशनं झालं की मंग अभ्यांस करायंचा मं जेवायचं झोपायचं
झोपांयचं आणि मंधल्यां वेळेतं त्यांनां खेळापेक्षा मोबाईल जवळं वाटतोय हम्मं त्यामुळें मुलांचं अवघडचं झालंय सगळं
हम्मं
आणि तरी ह्यांच्या एक्झांम्स किती असतांत तरी
हच्यां चार एक्झांम असतांत
होयं कायं हां हां हं हं म्हणजे चारी एक एक्झांम म्हणजे दोन छोट्यां तरी मंग दोन मोठ्या असतील फायनल आणि हां तेचं की तरी मंग फायनल यांची कधीं असतां एप्रिललां मंग सगळं सिल्याबसचं सगळां निमा सिल्याबसं असतों चं निमा आपल्यां वेळी खरं पूर्ण असायचं होयं की नाहीं
हां
हम्मं
दि पर्यंत निम्मां त्यांनंतर निम्मां असां असेलं
हां हां हां आणि टीचर्स वगैरें सगळ्यां चांगल्यां असतांत कां लोकलचं आपल्यां म्हणजे सगळें शिकलेले असतांत कां अगदीं बी ए बी कॉम केलेले पणं टीचिंग स्टांफ आहे
हम्मं आहे शिकलेले आहेतं सगळेजंनी
आहेत नां नाहीतर बऱ्यांचश्या शाळेमंध्ये कायं होतंय आतां त्यां प्रायव्हेट हांयस्कूलमंध्ये कायं त्यांच्या क्रायटेरिया राहिल्याचं नाहीं बीए बी कांमं वांल्यां पणं म्हणजे टीचर्स असतांत आपल्यां वेळी कसं डीएड बीएड झाल्यांशिवायं टीचरनां एंटरेट नसांयची म्हणजे व्हायचं सिलेक्शंन आणि ते नां पणं लंय पेमेंट नसती ते नां त्यामुळें त्यांचं शिकवांयची क्वालिटी पणं तेवढी नाहीं राहिली म्हणजे बीएड आणि डीएड झालेलां कसं असतंय त्यांनां ती कसं शिकवायचं ट्रेनिंग झालेलां असतें नां
हो
मंग तसं हचं ट्रेनिंग नसं आपल्यालां तरं बीएबीकॉमचं आपणं झालंय एवढं कुठे ट्रेनिंग असतें कसं वांयचं कायं करायचं हां मं आपल्यालां शिकवलंय तसं शिकवतांय नां अवघडं आपल्यालां समजतंय की शिकलेलं खरं
अ
कोयतां यायंला पाहिजे नां ते ट्रेनंग बीड डीड सांठी असायचं पणं आतां कसं झालंय स्कूंलची संख्या पणं एवढी झालीयं की जवळंजवळं प्रत्येक एरियातं एखांदी स्कूंल आहेचं त्यामुळें सगळां स्टांफ बीए बीकॉम बीएससी अशीचं आहेतं असं मंग मोठ्यां मोठ्यां स्कूंललाचं फक्तं बीएड डीएड अशी झालेली आहेतं
हो
तेचं म्हणलं ह्यांच्या स्कूंलमंध्ये असं कसं आहे
हम्मं त्यांच्या स्कूंलमंध्ये आहे शिकलेलंच आहे बहुतेक ते बीए बीकॉम वांलेचं जास्तं असे हम्मं
ते मंग तेचं विचारायचं होतं म्हणजे आमच्यां इथल्यां एकां मुलगीलां घालायचं होतं मणं विचारलं चालते कायं माहिती लागली तरं परंत आणि कॉल करते हां
ओके ओके चालते.
चालते ठीक आहे.
हा हा
ठेऊ का?
ह